हो, उचल हम्म वाघ दिसला का हो. गावात वाघ आला म्हणत्यात.
वाघ आम्हाला नाही दिसला. आता या लागला बघा गावात. त्या दिवशी आला होता ना.
काय ब‌ई मग गेला का गावाच्या बाहेर.
गेला म्हणतात ना मार
हाव काय हा त्याला बाहेर भिऊन राहिल्या ना वावरात जा आले म्हणून म्हटलं.
हाव बाया चालल्या नाहीत वावरात, माणसही चालल्या नाही शिप बदलेले काहीच नाही.
माणसं शिपा बदलायला नाही चाले.
मग सकाळी दोघं तिघं सोबती जातात असं
असं असस हा आपल्या इकडेच होत पण ते
आपल्या गावात इथं केळीत आला नाही नाही का काय आहे ते तावर
हा हा तिथं आला होता काय?
तिथे आला होता ना.
ह का दिसला का लोकांले?
हाव दिसला ना ते लहान मुलं क्रिकेट खेळत तेली दिसला पळत गेला तर डुक
हा हा काय? काय मी दिसला असला तर पोटते धावले नसते का?
नाही दिसले ना ते रनिंगले पोट्टे गेले होते कोणचे त्यांनी दिसला म्हणतात.
होव का?
ता ना पाहिला ना ते आमच्या घराजवळच्या दादाच्या वावरात दोन कोरकू आहेत
हा हा बोटात पाहिजे, हो ना. हा हा..
त्यांना दिसला होता ना.
हा लोकांले दिसला ते. मंदिरात गेलतो हो मग मग काही जोत आपले धुम ये ना होणार नाही म्हणून आला शि जात्रा? पळून जाते गावातन आहे बाप्पा! हे पांढर पांढर चालते का नाही हो सोलून राहील ना अध हा अजून काय सुरू आहे? मला काही नाही करत तो मला भेटेल का वाघ मी? पाय काग टीव्च्या इकडे आली बोलायले
हाव ना, आलायच का कल्ला कल्ला
अडते.
नाहीतर काय? पाळना पाहिजे करून हे पाहिजे करूनच करतात. मोठे झाले तर लेकराचा तोच त्रास आहे.
किती फोन झाले मग किती कॉल झाले?
दोनच तीनच झाले माझे.
अई बापरे! लयच कमी झाले मग.
मी आजले काम केले, काल कंटाळा आ म्हटलं आज दिवसभर करून घेतो सगळे.
हा हा..
ते आता तुम्हाला कॉल केला आता ते दिसूच नाही राहिला काय झालं काय माहित.
नाही ग ती बंद पडते बिचारी माझ्या ते पैशाचे फोन आहे ह्या टाइमपास आहे आमच्या बायां म्हणतात बोल म्हण ते पहिले फोनवर वाटला हा टाइमपास आहे बोलायचा
हा
हे जाळ, जाळ
बस म हम् टाइमपासच असते हा काहीतरी करा लागते हॅलो हॅलो
हो हा
हॅलो हॅलो
तिकडे नाही येत हा आवाज नाई येऊ लागला का बाहेरच बसलेली होती बाहेरच बसली मी
आवाज नाही येत बाहेर गेला का तुम्ही
हो काय आता तिकुून या काय मित ते नेटवर्कच हे नसन ते
घरात आले की आवाज येते का मस्त क्लिअर येते आता बाहेर गेल तर आला नाही
हा का आता इकडच्या दरात आली
हम्म आज आराम आहे मग नाही
हो ना जरा मिळणार तर ती लोक म्हण राहिले पापडकुट करून देईन शेवड्या करून दे म्हटलं आज काहीच नाही करत
हाव काउन वातावरण चांगलं नाही तर ते मशीन चिटक
हा नाही ना हो आता जिवार आला सकाळी लागली की लागली मशीन एकदा
हॅलो
आता जेवणं खाऊन झाले अ आवाज येऊ राहिला का ताई
आता येऊ राईला ते राऊ राहू इवरायला ना
अ कट्टे हा काय म्हटलं कटूनच राहिलाय काय हा, हा
बाकी मग
बाकी काही नाही सुरुय आता हेच रिकामी काम कोणाचे काठे काढून देऊ या की कातयरी निघून राहिला तरत आहे की नाही काय माहीत तुम्त ते काही दिसून राहिल फक्त अजून राहिला काय
अ ह या जेवण करायले
आ जेवण झालं बी माझं खूप भेडत झाला लवकरकर झाल चिकून आली तिकून आला जेवण केलं पाहिले
हाव ना
अजून म्हटलं चार वाजता जावं लागेल
हा चार वाजता यायला लागते बाई सरळ हम्!
बर बरं बर बरं करून टाकतो म्हटलं एवढा टास्क पूर्ण होईस्तोवर.
हा ना पूर्ण झालं की समोरच दुसरं तरी आलं!
हा मग फोनने आले पाहिजत एओढं केलता?
हा हे कोणी उचलत नाही कोणी कामात अस असं होते ना?
काहीच नाही एकदम निघन गेला हा.
तर,
हम्म्,
आणखी,
सासू तुमच्याच येत असते काय!
हा वेगळा आ म
हो का बर हे आहे काय देरानी जेटानी,
नाही लग्न बाकी आहे ना देराचं लग्न बाकी आहे.
हा का म्हग ते त्याच्यात असं,
हा ते ते सासू सासरे ते रा,
हो,
हम्म,
तुम्हाला दोन पोर आहेत मग!
नाही पोरी आहेत ना दोन!
दोन पोरी आहेत.
हम्म,
ह,
ते नाही का रहाटे त्यांच्या घरचीच तर म त्याची इकडे सू नाव ठाकरे?
हो काय,
हा,
तर तुम्ही त्याची सून आहे काय ठाकरेची.
हा,
हो काय इकडे येत असेल ना मग, हो का,
हम्म,
अ हम बस जरा, काय देऊ वाढून! ऐ पोरा ऊन नाही बाई सुरू बदल ऊन, सकाळ आता यायला होत पाणी सकाळी! माझी गोळी आ माझी गोळी. हम् समजेल,
तिच्या अफूट इकडे तर घरात, आकोडच्या इकडे तर हा गारपीट झाली. हम् रफ पले,
काही माहित नाही बाई हो मी बोलली नाही एवढ्यात आईसोबत तर मला माहित आहे नाही.
हा ते आमचे जे ननद आहेत ना सावरऱ्याली ते ते तिनं स्टेटस ठेवला होता.
हा काय,
हम्,
हम् हम् माहिती पाणी सुरू आहे म्हणतात. पण कुठाय माहीत नाही.
आता लय कुठे कुठे पळते
हा
का आता गॅस नाही येऊ राहिले का
सिलेंडरचं शॉर्टेज आहे ना बुकिंगच नाहीये
हाव ना तुम्हाला पण भेटत नाही का मग
नाही ना आम्हाला भे मा घरी पहिलेच आम्ही काढून ठेवतो एक सिलेंडर आता संपल्यावर काय माहित काय होतंय ते
हाव ना लयच प्रॉब्लेम झाली बाई गॅसचे हम. बाई थोडं थोडं आई माझं झालं हम मला जा
हा
पण गॅस किती अकराशे तीस रुपये आहे का पन्नास रुपय
नाही बा एवढा भाव झाला का मला माहीत हा आव नाही माहित नाही म्हटलं एवढा झाला काय तो हम नाही मला कधी कामच नाही पळत दुकानात येते त ते हे देतात त हेला माहित असल
हाव नाही प्रॉब्लेम झाले बाई गावात म्हणतात पंचेचाळीस दिवस भे भेटत नाही हाव संध्याकाळी केला चालते
नय कर सिलेंडरच नाहीयेत ना आता करून राहिलय हा हम
आम्ही आता आणला होता भरून त आम्हाला काही जास्त दिवस नाही झाले आणाले
हो का तरी संपला काय
नाही संपला नाही आता दोन तीन महिने जाते आम्हाले
हाव का दोघातिघाचा स्वयंपाक हम हा म बरोबर हाय म्हणून पुरते मंग तो
हा पाणी वगैरे चुलीवरच तापवतो ना
हम आम्हाला एका एकच महिना जाते
हा तुमच्याकड लय फॅमिली आहे न मोठी
हो सगळंच सुरू आहे गॅसवरच आहे ना आम्ही चुल नाही पेटवत ना
हाव घर काळं होतेे ना त्यासाठी चुल नाय पेटवत सुनबाई टी. व्ही बंद कर
हम तरी चूल पेटवाय जागाच नाही माया घरी आता
होव ना नाही नाही हाव ना पुरी बडबड करताय
बाकी म
हम काही नाही करूया वाढून वाटतेय तर वाढून देऊ द्या त्यांनी
हाव का
दिसते का तुझ्यात दहा मिनटे झाले म्हणून
झाले तेवीस चोवीस सेकंड चालूएत पंचवीस सेकंड झाले
म्हणजे किती मिनिट हुन गेले आदीचे अस
नऊ मिनट झालेन पूर्ण कम्प्लीट
नऊ झालेय काय आता हे होतेत तुला काय पाइजे हो
दहावा मिनिट चालुय हम्म तुमाल किती दोन मुल न मुलीएत ह मुलीएत का मुलएत हाओ का तुमचं जठन नाइ
पोरग पोरग
हाओ का एकचय का
हा झाले का बर ठीकेय थांब हा ठेवतो मी